हॅलो हॅलो
हम्म
हॅलो हॅलो जेवलीस का हॅलो जेवलस काय
अगं बोल की बोलवले
बोलाली ना जेवलीच काय हो जेवले की
तला
काय झालं बोल ना
बोलायले कि बोल हा आवाज लेट येतोय काय
ते हा तुला लेट येतय
तू काय ऐकूला ऐकायला वेळ येते का तुला
हो
हा हा बोल की ह
काय परवा ग तू सिल्वर दिलस ना ते कि किती रेटनी दिलंस
दोनशे पंचेचाळीस ला एक ग्रॅम का नाही नाही दोनशे चाळीस दोनशे चाळीस ला एक ग्रॅम असतात त्यांनी घेतलं ग तेवढे दिले मला दोनशे चाळीस नाही ग्र ह
हा आणि टंनच किती बसलेलं
एटी एट
हम्म बर बर बर आणि बाकी आणि काय अग आज मी दिलं म मला दोनशे एकोणपन्नास दोनशे एकोणपन्नास दिलं आणि मला टंच बसला वाटतं
होय तिथंच दिलंस काय त्यच्याकडं
क दिल थोडंच होतं ग म्हणून मग म्हटलं तुला विचारलं
जास्त ग्रॅम
नाही जास्त नव्हतं थोडंच होत एकवीस होत.
होय बर बर असू दी की देतोय तो व्यवस्थित
हो बाकी
लिहून चिट्टी वगैरे देतोय सगळं
होय व्यवस्थित घेतलं सोड त्यांनी हम्म हम्म बाकी
केलस का?
हो केलं की ते हिशेब व्हायचय हिशेब व्हायचा आहे तो करत हो ते पण केलं की सगळं
हम्म म्हणजे ते दिलंसच काय तू
होय त्यांनी ते द्यायलाच सांगितलेलं ना
नवे नवे वितळवलंसच काय म्हटलं
होय होय. तळायलाच सांगितलेलं
बर बर बरं
हम्म बाकी काय नाही आज काय स्ट्रेटनिंग केलीस ना तू
हो स्टेफनी काय नाही.
कस कस केलीस
अ काय नाही तेच कि सलोण मध्ये केलं. पारलर म
तेच की काही त्याची प्रक्रिया काय केली?
प्रक्रिया काय पहिली क्रीम लावली त्यांनी
हम्म.
ठली आणि मग परत दुस ते धुन वॉश करून परत दुसरे लावली मग आयनिंग केलं स्ट्रेटनिंग हम्म
हम्म स्ट्रेटनिंग झाल्यावर पुढं काय केलं वॉश घेतला.
हो वॉश घेऊनच की तीन वॉश चालेय हम्म
म आता सिल्की शाईन झाले केस
हो.
हम्म आता मग फोटोज काढून घ्या आणि
हम्म.
या हा जाडी वगैरे च्या पहिलं जर असं बाउन्स होत नसेल ना आता
होय.
हम् बाउन्स व्हायला लागलावर जरा जी म्हणजे छान दिसत हम्म सुरुवातीला जरा चपट्या दिसतय का म ते बाऊनस व्हायला लागलं की चांगलं दिसतय
होय पहिला पहिला जरा चपटय
हम्म
ह
आणि तर मग जेवण काय काय आज
अजून जेवायच साहेबक जेवतोय कुठलं आज कस झालंय बाप पूजे व्हायला नाहीयेत दादा नाहीये आम्ही दोघीच आहे मग काहीतरी लाईट कटली करून खायच
हम्म आज काय बुधवार आहे बुधवारे होय आम्ही जेवलो पाणी टंचाली आहे ना त्यामुळ. आम्ही सगळं युज अँड थ्रो सगळ वापरायला लू केलेशनी हे सगळं होय काय कर ना अगं एवढ्या जणांना पाणी तर पुरायला पाहिजे ना ह...
होय बाई तुमची माणसंला आहेत...
होय त्यामुळ मग आम्ही तस केलंय... हम्म म जेवण पण आता चपाती आणि भात... घरी केलं होत बाकी ज भाजी म्हणजे ची... कण आणल होत बाहेरून...
होय काय पार्सल..
होय पार..
पाण्या काय शि पाणी नाही म्हणून शिजवायचं पण बंद....
अगं पाणी भड पा भांडी पडतात ना त्याचे भांडी धुवायला.. अ हेतय हा....
आता खूप सगळं महागाई पण होणार आहे माहिती कारण आता पाणी... आणि नाही पीक काय होतो शेतकरी...
होय आता एक महिना लेट पाऊस आहे... ते यलवीन... अगं काय झालंय माहितीय ते एलनो... हम्म पॅसिफिक म हा प्रशांत महासागरामध्ये... ते वादळ आले मग त्याला अ हे विरोध करणार दुसरं वादळ.... इकडे आपल्या समुद्रात झालं... कि मग पंधरा तारखेनंतर पाऊस पडणार आहे पंधरा जुलै नंतर... हम्म प.. तर पाऊस वेळाने आहे तवर आहे हे पाणी पुरवायला पाहिजे ना... म्हणून ते पाणी टंचाई झालं....
पाणी टंचाई होऊ दे ग पण एक दिवस आड तरी येऊ दे... कुणाकडे महागायला जायचं सांग...
होय खालच्या घरातून पाईप लावा
प लावा काय खुदाई करून घ्या आणि पाईप लाव..
खालच्या घरात सगळे शेजारी सगळ्यांनी पाईप लावून पाणी भरले घरात...
भरणार की होय होय... हा हा ह..
तुम्ही पण पाईप लावा...
लावतो आता...
होय होय.... यांना मी म्हणलं टँकर घेऊन जाऊया... आणि आपण हे करूया म्हणलं.... पाणी आणूया.....
जावा कि या.... छोटा टमटम घ्या आणि त्याच्यामध्ये सगळे बॅरल वगैरे घाला....
नाही टँकरच घ्यायच.. नाही टँकरच घ्यायच ग एक आणि.... टँकर मध्ये भरूनच आणायचं आणि इथे टाकीत सोडायचं....
कोणाला सांगत होते माहितय क ते काका दुधानी दुधानींना.... त्यांच्याकडे पण खूप पाणी टंचाई झाली होती आणि मग.... काका लागले होते की मग छोटा टँकर घेऊन या दारात बसतोय.... हम्म मग ते पाणी घेऊन जावा...
हा म म्हणण आता मी तेच म्हणल तुमचं कोण ओळखीत असेल तर.... सांगा रिकामा टँकर घ्या आपण पाणी भरून आणूया....
हम...
आता तुला माहिती आहे ना महापुराच्या वेळी तो तुमच्या तिथला.... प हे अ हे काय ते पाणीवाला. अ कॅन भरून न्यायच आणि विकायचा मग तू. कट मध्ये कॅन भरून न्यायच सगळं ट्रॉली भरून होय किती त्याचे किती टेम्पो भरून न्यायचा रोजचे चार टेम्पो
म
आणि विकायचा
हम्म तेवढीच कमाई होत ग त्यांची
हा तेच की खर आमच्यात ना फुकट न्यायचं होय होय बिझनेस करतात तेच म्हणलं अ म्हणजे घेऊन आलं चालत. का पाणी. ह पाण्याशिवाय काही नाही.
होय काय करायचं. पाणी आहे तर सगळं आहे नैसर्गिक. निसर्ग ते केलेय कशाला.
हो.
मग.
सगळं.
निसर्गान रचना केली पाणी पाहिजे. हवा पाहिजे ऊन पाहिजे पाऊस पाहिजे. सगळं थंडी पाहिजे हम्. कसं आहे नाही ग निसर्गाची रचना.
होय ओला दुष्काळ चालतोय ग. खरं कोरडा दुष्काळ काय नको.
नको बाई आस. भीती वाटत ग मला ते रीलल ला बघूनच भीती. भीती वाटायला लागले शहाने.
नाही ओला दुष्काळ. चालतोय म्हणजे मिळतय ना सगळं असं होतय.
हो.
का कोरड्या दुष्काळात काय मिळत नाही.
नाही नाही.
हम्म रस्त्यांची कामं सुरू आहेत. आम्ही चालत निघालय होय. सगळे रस्ते केलेत ना. चांगले मग ते आता पट्ट्या ओढायला लागले त्रास. रात्रीच्या वेळी वरदळ कमी असते ना
हम् हं् हं
म ग फिरालानी गल
ठीक आहे ह ह
हम् बाकीकी येन का झालं बाई सगळ्यांचं जेवण झालं आणि आता बघायचं आता आवरून झोपायचं तुझ काय
काय नाही चाललं आता जेवणार बघ म्हडलं तुझा कॉल आलाय काय म्हणतेस ब गया बावररून हम्म बाकी निवांत सगळं
होय नाही माणी तबक आता ह सकाळी जरा मॉर्निंग वॉक वॉकला जायचं चालायला सकाळच म्हणते बघूया आता.
चालतय चालतं.
हम्म.
हम्.
आणि बाकी काय सगळे जेवले घरातले.
हो हो.
हम्म चालत चालतय ठेवूया का म हो चालतय गुड ओके बाय